तुम्ही?
हो बरा. तुम्ही सांगा तुम्ही कसा हाय?
मी पण छान आहे हो. काय करत होता तुम्ही? कसा चाललाय तुमचा दिवस?
खूप छान चाललंय. त मुलांची सुट्टी झाली, आमची इथं तर त्यांचे संगात पूर्ण दिवस जाते.
हा हा. पण मग आता सुट्ट्या आहेत, तर मग ते असं खायला पहीलं पण फार वेगवेगळे मागत असतील तुमच्याकडे. डिमांड असतील खूप घरी असल्यावर कारण की, स्कूलमध्ये कसं लिमिट असतं ना एक. तर आता तुम्हाला खूप काही काही मागत असतील, मग तुम्ही काय काय बनवता? घरी.
माझा मुलगा तर त्याला मोमोज खूप आवडतात ना, मग मी त्याला जास्त असं मुलाला कधी कधी मोमोज बनवून देते. मोमोज कधी त्याला तिला
अरे वा! हम्म हम्म. तुम्ही कसं करतात मग घरी? मग ते असं तुम्ही ऍक्च्युली मैद्याच्या पीठाच कर
नाय, नाय, नाय. मी मी र रव्याचे करते रवा.
अच्छा! रव्याचं करता. छान, छान, मस्त म्हणजे ते चांगलं पण आहे ना. मैद्या चं खाण्यापेक्षा ते पण चांगलंय. हो हो. आमच्या इथे आता मुलांचे स्कूल स्टार्ट झाले त्यामुळे मग सारखा क्वेश्चन असतो, की काय द्या डब्यामध्ये काय द्यायचं? कधी, हो. काय द्यायचं. आणि ह्या ना काही तरी वेगवेगळे हवं असतं. आता बाहेरचं पण जंक फूड चांगलं नाहीये, चीज वगैरे एकदम लो कॉलिटीच युज करतात. त्यामुळं आपल्याला काहीतरी चांगलं करण्यासाठी. मग मी पण ट्राय करत असते, की जे वेगवेगळे मेथीची पुरी, परा ठे, जे आपलं रेग्युलर जे आहे थालिपीठ. हं, पण हे जे बाकीच्या गोष्टी मला नाही जमत हा.
कधी, कधी तुम्ही त्यांना ना एक, एक ना वेगळा डबा द्यायचा जरा त्याच्यात कधी स्वीटकॉनस, कधी तुम्ही ना पनीर, हं जसं अ पनीर ब्रोकली ह्यांचं ना, हां, हां, हां. पनीर ब्रोक कली, स्वीटकॉर्न. हे सगळं ना मी ते घी मध्ये ना घी मध्ये तळून देते तुपात. फिर हा हा थोडं थोडा टाकू ना, नमक टाकलं, काळी मिरची टाकली. फक्त हे टाकून त्यांना देत ते मी एक डब्बा स सपरेट असतो त्यांचा. सेपरेट असतो, हो. ठीके छान आहे
वेगवेगळं त्यांना द्यायला. किंवा मट कीचे स्प्राउट थोडेसे त्यांना बॉईल करून दिले, असं काहीतरी म्हणजे ते थोडसं हेल्थदी कुठल्याही वेगवेगळ्या प्रकारचे स्पाउट्स दिले. आता आम्ही खूप ट्राय करतो पण काय होतं एका डब्या मध्ये काही तरी जातच. म्हणजे जंक मध्ये, जसं की केक गेला पण काही ठिकाणी केक पण चांगले मिळत, म्हजे प्रॉपर ज्या आपल्या जुन्या बेकरीज हो तर तिथे रव्याचे केक वगैरे चांगले मिळतात. फ्रेश क्वालिटीचे, तर ते आपण देऊ शकतो.
हा इथे नाही भेटेत. म्हणजे तिथे नाही भेटेत रव्याचे केक ना- त्या मैद्याचा केक आहे, आणि त्याच्यावर क्रीम एवढा क्रीम लाव
हो. नाही क्रीम तर खूप खूपच खराब आहे. क्रीमचे तर केवढे बेकार रिपोर्टस आलेले आहेत, की क्रीम दिल्याने मुलांना खूप खुप क्ला. आणि आजकाल ते जे टेम्टेशन होत ना मुलांना म्हणजे जे पॅकेट फूडच जे टेम्टेशन आहे आता, की म्हणजे पॅकेट फूड साठी काई पण करायला तयार असतात. त्यांना फक त, ते म्हणजे कोणीतरी मिळालं पाहिजे, बाहेर नायला त्यांना. कोणी पाहुणे आले, कोणी आलं की, त्यांना फक्त तेच पाहिजे असतं की नाही आम्हाला हे घेऊन द्या. चॉकलेट पाहिजे म्हणजे पॅकेटमध्ये काहीतरी अट्रॅक्टिव्ह त्यांनी असं लपवलेलं असतं हो आणि त्याचे जे मसाले वगैर अस ते खूप एकटिव्ह असतात म्हणेजे मु
बरोबर आहे त्यांना ते आवडतच त्यांना काही होऊद्या आपण किती कितीही त्यांना बोलव ना की हे नाही खायचं हे घाण आहे ते त्यांनी त्यां त्यांना ते काहीच
हा काही त्यांना फरक आणि आपण तीच गोष्ट जरी घरी केली ना ता फॉर एक्झाम्पल तुम्ही काहीतरी पापड एका प्रकारचे बघितले आणि तुम्ही ते घरी प्रयत्न केला पण ते घरचे त्यांना तरीही नाहीच आवडणार ते तरी पण म्हणणार तुम्हाला ते पाहिजे बिकॉज जे मसाले आणि जे बनवलेले न त्यांनी ते बरोबर म्हणजे किड्स ला अट्रॅक्ट करण्यासाठी बनवलेले आहेत त्यांनी की त्यांना लगेच जिबेला ते चव लागली ना त्यांना अजून खाव वाटत अस ते म्हणतात आजी नोमटो वगैरे काय काय काय काय टाकतात हो
ते
हो त्या काही असे म्हणजे पदार्थ असतात ना स्पेसिफिक ते खुप एडी टव्ह आसतात आणि आम्ही पण म्हणजे जरी पिझझा म्हणा किंवा बर्रगर म्हणा आम्ही आता जेव्हा लॉकडाऊन होतो ना लॉकडाऊन मध्ये आम्ही हे सगळे प्रकार केले घरी आम्ही समोसेपासन अ पिझ्झापसन सगळं घरी बिकॉज बाहेर काही मिळत नव्हतं पण तरी सुद्धा जे बाहेरचे टेंप टेशन जसे स्टोवर वैगेरे ओपन झाले तसे लोक परत बाहेर गेले खयला ते सो त्यांच जे ते मेकिंगच जे पद्धत असते किंवा जे फ्राय करण्यायचं असतं आणि पण आपल्याला कळत नाही की क्वालिटी त्याच्यामध्ये खूप फरक असतो म्हणजे जे तेल आपण घरात युज करू किंवा जे तुप आपण घात युज करू आणि बाहेर ह्याज्या मध्यमे खुप फरक असतो तर मुलांना म्हणजे आ त हेल्थकडे कसं वळवायचं ना हे खूप डिफिकल्ट झालंय म्हणजे आता आताच्या कंडिशनमध्ये
बरोबर आहे
हा आम्ही पण आता काय ट्राय करतो की की हा बाबा डब्यामध्ये पोळी भाजीच म्हणजे त्याच्या व्यकतरीक्त दुसर काही द्यायं नाही एटलिस्ट एक डबां कंपल्सरी हा कि पोळी भाजी किंवा प्रॉपर पराठा वगैरे आलुचा पराठा बनवला किंवा काय गोबीचा पराठा बवला हे थोडंसं हेल्दी फूड नाही का थोडसं टाईप जरी त्यांना ते थोडं आवडत असेल पण ते किंवा मला तर माझी मुलगी सारखी म्हणते की आप पण ममा मला तु मग काहीच वेगळं देत नाही तुम्ही हेच देता आम्हाला सारख्या डब्यामध्ये आणि त्यांच्या मैत्रिणी काय करतात कि रात्रीच काहीतरी चिवडा किंवा पावभाजी जी म्हणजे हे प्रकार सॅडव्हिज प्रकार हेवढंच असत फक्त त्यांच्या डब्यांमध्ये आणि त्यांनी पोळी आणली तर हाफ फक्त म्हणजे अर्धी पोळी आणतात फक्त त तर असं पण म्हणजे बघितलेलंय की काही पेरेंट्स म्हणजे आणि काही पेरेंट्स मॅगी पण देतात स्कूल मध्ये तर
कि ना ती चांगली गोष्ट नाहीये की असं अशा त्यांचा आई -वडिला टिफिन देतात आमच्या चालमा मुलांची शाळेत ते कंपल्सरी आहे की तुम्ही फक्तच पा ती आणि भाजी जायची पण आ मीच हो एकच टाईम असतो बरोबर आहे बरोबर आहे एक टाईमच असतो की मुलं याना शाळेत त्याला माही ठीक ये, मी काय करू शकत नाय, मला पॅकेट भेटणार नाही, तर त्यांना ना, ती खायलाच लागते की, हां, म आता एक टाईम तर, ते चांगलं जेवण- जेवणार ना? त्या-त्यांना शाळेत पण, तेच भेटणार, मॅगी भेटणार, चीवडा भेटणार त, मग ती काय, खाणार का, ते ब्र चपाती?
कशे म्हणजे, बाकी सगळ्या गोष्टी, कशा मिळत असता, प्रोटिन झाल, फायबर झाल, हे कसं मिळणार? आम्ही आता, काय कंपल्सरी केलं की, पोळी भाजी आणि एका टिफिनमध्ये काहीतरी सॅलड प्रकार, म्हणजे काकडी, गाजर, म्हणजे हे प्रकार, थोडसं द्यायला, आम्ही स्टार्ट केलंय. ओ स्कूलमध्ये एका, म्हणजे माझ्या मुलीच्या स्कूलमध्ये, पण आता एक इन्सिडेंट झाला, मुलींनी सारख मॅगी आणि पॅकेट, तर सारखं असणारच, त्यांच्या बॅगेमध्ये, त त्यांना एक एका मुलिला खूप, तिला स्कूलमध्येच, म्हणजे खूप उलटी वगैरे, होउन ती खूप आजारी पडली, अं तिला त्यानंतर वन मंथ, ऍडमिट करावं लागलं, म जेव्हा ते पेरेंट्स ने जेव्हा बघितल ती मुलगी, ऑलरेडी वीक होती, तर त्यांनी त्याला, ऍक्च्युली मॅगी द्यायलाच, नही पाहिजे. त त्यांनी, ते दिल्यामुळे ना, त्यांनी स्कूलमध्ये, एक छान असा, रूल त्यांनी आता, केलाय. की नही, पोळी भाजी मॅडेटरी आणि म्हणजे इव्हन माझ्या मुलाच्या, स्कूलमध्ये सुद्धा होता, म्हणजे त्यांचा मोटिव्हच होता, म्हणजे त्यांनी एका वर्षी असा मोटिव्ह ठेवला, ' हेल्थ इज डिवाईन'. काई नहीए, असा त्यांनी मोटो दिला, मुलांना आणि त्यांनी जेवढे कार्यक्रम, स्कूलमध्ये घेतले, म्हणजे फ्रॉम स्टार्टिंग टू एंड पर्यंत, एंड ऑफ पर्यंत त्यांनी प्रत्येक कार्यक्रम, त्या हेल्थ इज डिवाइनच्या, मोटोवरच, त्यांनी अ सगळे प्रोग्रम कंडक्ट केले.
कि, तुम्ही काय खायला पाहिजेत. तुम्ही, वेजीटेबल्स कशे खायला पाहिजे, तुम्ही बॉईल्ड वहेजिटेबल, ग्रीन व्जिटेबल एग्ज, तुमच्या डायटमध्ये, काय-काय पाहिजे अं त्याच्याने, तुम्हाला काय होईल? म्हणजे त्या जर तुम्ही चांगलं खाल्ल, तर तुमची बुद्धी पण चांगली चालेल, हे पण त्यांना, त्यांनी शीक वलं, सगळ्या ऍक्टिव्हि्टीज मधून, म्हणजे जेवड्या ऍक्टिव्हि्टीज त्यांना हेल्थ रिलेटेड, कंडक्ट केले त्यांनी, म तें मला खूप वाटलं, म्हणजे आयडिया कि, असं काहीतरी, जर केलं ना, मुलांना स्कूलमध्ये वगैरे तर ते पण, थोडंसं त्यांना एक ब, म्हणजे मोटिवेशन मिळेल, गुड हेल्थसाठी आणि आता थोडंसं, म्हणजे डायव्हर्जन पण बघतो, आता आपल्या एजचे, जे लेडीज आहेत किंवा कोणी आहे, सगळ्यांना हा प्रॉब्लेम ये, म्हणजे वेटचा प्रॉब्लेम ये, किंवा कशानं कशाचा प्रॉब् लम आहेच ये, तर सगळे आता, हेल्थकडे वळताते, म्हणजे अ सगळे हेल्थ कोंशस, व्हायला लागले. मी बऱ्याचशा आता लेडीज बघते, ज्या वॉकिंगला, जास्त आपल्या इथे, गार्डन वगैरे बघतात, नही का? थोडंसं, हेल्थ कॉन्शियसनेस थोडासा आलाय, बिकॉज आजार पण, खूप झालेत ना? म्हणजे फु आणि काही लोकं म्हणतात, फूड रिलेटेड पण आहे हे, की पॅकेटेड फूड खाल्ल्यामुळे, कॅन्सर हे प्रकार सगळे, म्हणजे अ पसरायला लागलेत, सो थोडंसं, म्हणजे असं वाटतं ना, की आता आपल्या मुलांना, थोडं आपण, केअर केलेलंच बरं ये, की त्यांना खाण्या पिण्याच्या, ज्या गोष्टीं, त्यां लिमिट मध्ये, किंवा घरी कायतरी, वेगळं ट्राय करून आपल्या घरच्या पद्धतीने, ट्राय करून, थोडं खायला घातलं, लाईक मेयोनीज वगैरे, हे पण आपल्या घरी, पण आपण बनवू शकतो, एवढंच ये की त्याला थोडा वेळ लागतो, आपल्याला जो की, नाही मिळत, पण आपल्याला द्यावा लागेल, त्यासाठी.
बरोबर ये, मी त, मी काय कर तर मला मेयोनीज बनायचं तर टाईम नसेल तर मी ना मलाई घेती मलाई अ त्यालाला खूप त्याला फेटून घेते फेटून फेटून फेटून ना मग त्याचा टेक्चर ज आला ना मग त्यातच मी थोडासा काली मिरच टाकते आणि न नमक थोडासा हलकासा टाकते मग त्याला त्याला नाही माहित पडल की मेयोनीज की नाहीय. आहे त्याला सांगायचं हा मेयोनीज आहे मेयोनीज आहे.
हा नाही छान छान नाही चांगली आयडिया आहे. हो नाही बरेच लोक काय काय करतात रोटीचा पिझ्झा पण बनवतात. काय काय करतात? हो.
पनीर पनीर पनीर आणि मलाई तुम्ही पनीर पण मलाई पनीर थोडीशी दही टाकून म मिक्सिंग मिक्सर सर मधी पण ग्राईंड केलं ना मग थोडास तो पण खूप चांगला तर डीप बनतो तो.
हो हो हो आम्ही असं एकदा बनवून ठेवलं होत. हणजे पण कसं त्याची लाईफ कमी असते. पण ऍटलिस्ट कस एक वन एक दोन चार दिवस त्यां लोक इझिली त्याला युज करू शकत. आणि म्हणजे खाऊ शकतात. फक्त त्याला जास्त दिवस नाही ठेवायचं म्हणजे मग ते बरोबर राहत.
मी तर काय करते रोजचे रोजचे रोज म्हणजे का रोजच ना मी पुदिन्याची चटणी बनवून टाकते. पुदिन्याची तर माझी मुलाना खूप आवडते. त्याला भाजी पण नाही दिली ना त्याला पण तरी पण त्याला चाललाय फक्त त्याला त्याला चटणी पाहिजे. ती हिरवी पुदिन्याची आणि पुदिना कोथिंबीर त्याला हेथ चटणी पाहिजे नंतर
ह हो हो नाही छान चांगलं आहे ना चांगलं आहे. ही सवय अस म्हणजे कस चटणी पोळी हे म्हणतात ना पहिले आपलं फूड जे होतं ेपल फूड जे होत आधीच ते त्या लोकांच हेच होत. म्हणजे कस भाकरी राईस पालेभाजी आणि भाकरी वगैरे तर बेस्टच आहे म्हणजे त्याच्यामध्ये काहीडाऊटच नाही बिकॉज ते तुम्हाला ग्लुटन सगळ्यात कमी तर ज्या लोकांना शुगर वगैरे असतात त्यांना भाकरी सांग स्त खायला स सगळ्या छान. त्याला चटणी वगैरे आवडत असेल ना तर मस्त. म्हणजे च तुम तु्हाला एक ऑप्शन नेहमी अवेलेबल असेल. की बाबा ह्याच्याबरोबर तर खाईलच म्हणजे माझा मुलगा असं.
मला तू मला माहित असं ना की आता हनी डाळ खायला खाणार की नाही खाणार ते कर- त कारली तो खाणार की नाही खाणार. मला तला मा मला माहिती की तो हिरवी चटणी खाणारच खाणार आहे. मग मग ते रोज बन बन बनवते मग
हो शेंगदाणा शेंगदाण्याची चटणी पण खूप छान बनते म्हणजे लोकांना आवडते. हो हो णी म्हणजे आपले जुने प्रकार आहेत. म्हणजे कसं ऑटोमॅटिकली काही गोष्टी आपल्या खाल्ल्या जातात. म्हणजे शेंगदाणा झाला कडीपत्ता झाला कडीपत्त्याची चटणी पण फार सुंदर लागते. त्याला फ्राय करून जर मिक्सरमध्ये ग्राईंड केलं तर. हो चला छान वाटलं तुमच्याशी बोलून. हो परत बोलूयात आपण. ओके थँक यू बाय.
बाय बाय.